हॅलो हां बोल कि रे
काय करायलस?
काय ना बग बसलोय.
आहेस काय फ्री?
आहे की बोल?
हा ते ना कायतरी एक साईड बाय साईड जरा, बिझनेस काय तर र बिल्ड करा कि.
हो अरे म पण जरा डोक्यात मध्ये कॉलेजच्या टाइमला आलेले सगड म्हज अस, चाललेल डोक्यात.
हम्म हम्म हम्म
विचारयचा म्हणणारच होतो.
हम्म. एक, साईड बाय साईड एक जर असं इन्कम असलं तर बरं होईल रे.
नाही नाही, आत्तापासून जरा म्हणजे त्यात पडलो तर म्हणजे
हा तेच ते आत्तापासून जरा असलनिंग
ह. भले इन्कम जरी कमी मिळाला, तरी एक्सपिरियन्स चांगला मिळल.
एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे ना बरोबर.
ह. तेच काय कस आयडिया एक मग आयडिया होते. आयडिया आहे थोडं बरं आहे पैकीे भरपूर पण मध्ये एक जरा कसं झालंय मी कॉन्टॅक्ट मध्ये होतो एक माणूस, त्यांना मला एक आयडिया सांगितलं. असं एक, च म्हणजे त्याचा भरपूर मल्टिपल बिझनेस आहे. त्यातला त्याचा आता मेन बिझनेस आहे त चहापुडचा.
चापूड?
हम्म चहापूड. आपल्याक रेग्युलर फक्त त्याच्यात त्यांज काय स्पेशलिटी आहे, की तो प्रिमिकस विकतोय.
प्रेमिक्स म्हणजे?
प्रिमिक्स मध्ये बघ, एक प्रिमिक्स असते साखर, एक प्रिमिक्स असते. कळाच प्रिमेक्स असते मी काय करायचं? ते हे असत कि नाही, आपली फ्रेंचे शिवाले असते कि नाही? त्यांच्यासाठी भरपूर पूर फायदे तरी टाकाय लागते. गुळ किसून टाका्या लागती.
होय होय.
एक वाचतेे हपे मिक्स टाकायची तुमचछ. मग त्याचा तो कसा आहे, हा तेची स्वत ता फ्रेच चव कडदा चचा मग. तो काय, हा शाहू गुळाचा चहा म्हणजे त्याची आहेते त्याची. तो तेजी मग अशी भरपूर ठिकाणी आहे त्याची. त तथं मग. त्यांना म्हणजे स्टार्टअप करून देते रे गाळा देतोय. आणि त्यांची फ्रँचाइज तिथ चालवायची. हम्म प काय वेल ते त्यांच फक्त नाव यांच असं. विषय आहे. हा ब्रॉन्ड सगच मग साईड बाय साईड ये काय करतोय? बिना तचीे माल असततोय, त्यावर काय टॅग बीग नसतोय. यो तशा टाय का दुसर फ्रॅचायसीवाल्याना विकते. म्हणजे अमृतुल्य म्ह हे ति ना बिना ब्रँडिंगच. ज अमृत अयेस की नाई, त्यांना असं बिना ब्रँडिंगच स्वस्त विकत. म्हणजे काऊ फायदा पुढच्यावालातून फायदा.
हा हा हा हा हा.
चाहा टपरीतील म्हणजे, साध्या असतात. बिना फ्रँचायसीचे साध म्हणजे जेणे जेणे चालू केले असतात टपरी त्यांना पण म्हणजे बल्कमध्ये किंवा
विकायचं.
सुट्टी पाव किलोअसं विकतोय तो.
हम्म हम्म हम्म हम्म मग यात आपलं भूमिका काय असणार?
हा ते समज तो काय म्हणला? तो म्हणला एक असं म्हणला त एक र आमच्या दुकाना रे पप्पांच्या ओळखी आहे म पण एकदा मग सांगितलेलं असं असं मग पप्पानने विचारण्यापेक्षा म्हणलं मी सरळ त्यालाच विचारा म्हणलं काय कसा बिझनेस? काय त्याला मगं हा. त्याला फोन केला मगं त्यो कायं म्हणला असं असं त्याने सगळं सांगितलं असं असं आहे माझं हिथ सगळं फक्त तो काय म्हणला तुम्हाला तुमच सगळच देणार रेसिपी देणार. कसं करायचं असते त्या पुढची सगळी माहिती देणार. ते तु आपल्याला चहापूड जरा कमी ते मार्केट रेटच्या जरा कमी रेट न आपल्याला देणार. तेव आपण पुढे प्रोव्हाइड करायचो कुणाला सेल करायचं.
परत विकायचं रिसेल करायचं हां हां हां.
तसं ते त ती माहिती तेन सगळी तो म्हणला तिकडं त्याला तेन या म्हणला ते इकडे वारणा चा आहे. तेव.
वरणा कडोली.
कडोली. हा. तिथे मेन ब्रांच तिकडे जाय वारणामध्येध्ये स्वतःची आहे ति तिथं
बरं!
तिथं मगं तो या म्हणलेला भेटायला ते म तसच मग तिथ मग सांगतो म्हणलेला तो
हम्म-हम्म-हम्म-हम्म. मगं तेज जरा असं एकदा गाठ घेऊन यायला पाहिजे.
हो ते भेट तिकडे वारणार एकदा जावूया आपण म्हणजे तिथं जरा तिथं तेव असतील कव्हा तेव्हा तिथं बोलता पण येईल. ह आपल्याला तेे टेस्टिंग पण करता येईल सगळी.
तेच तेच.
सॅम्पल पीस दिईल आप सॅम्पल पीस घेऊन याचयं.
चालतयं हे मेन आपला रोल हमम! हम बोल -बोल- बोल.
तेे आपल्याला पहिलं टेस्टिंग जरा करायला पाहिजे ना कसं.
हा, बरोबर बरोबर. म्हणजे आपला रोल फक्त असणार आपला रोल फक्त हा. की त आपल्याला चहापूड देणार चहापूडचं प्रिमिक्स नाही तर चहापूड
हां.
विदाआउट ब्रँडिंग
हा विदाउट ब्रेंडिंग सुट्टी पॅकेट
ते आपल्याला पुढं जाऊन परत एकदा विकायचे आहे आणि मग जो मधला जो प्रॉफिट असेल जे काय नफा असेल तो आपल्याला हां कमिशन असेल.
कमिशन मागायचं तेच विषय आहे. फक्त हा कसा आहे मला तेवढा एक विषय कि आज आपल्याला जरा बल्कमध्ये करायचं म्हणलं तर जरा म्हणजे जरा डीलर जरा आता व्हो एवढा बल्कमध्ये करतो का माहित ते एकदा चौक कारण की तर स्वतःच हे कसं स्वतःच्या हच्यात जास्त करून प्रोडक्शन देते म्हणजे स्वतःच्या फ्रॅचायजीला जास्त विकते ते ह पण त्याच्यात फ्रँचायसीला विकून चालणार नाही. कारण की त्यांची फ्रांचायसी काय त्या आपल्याला दुसरी होत नाही तर फ्रँचासी पकडाव्या आहे नाही तर असं काय तर दुसरं कुठलं तर बल्कमध्ये जे करताय फॅक्टरी मधुन किंवा असं
हम्म नाही तर टपरी तेन कोणती तरं
तसं जर हा छोट आहे बस जर सुरुवात आता करायची असेल तर भारी ऑप्शन आहे आपल्याला आणि ते ज गुळ त गुळाचं पण म्हणजे सेपरेट ढ पण देते ढेप एक एक किलोच हा
हम्म हम्म हम्म हम्म.
पण हाय बघ गुळाच्या ह्याच्यात पण आपण जर बघितलं तर गुळाच्या ह्याच्यात पण जास्त मार्जिन आहे.
हम्म.
गुळाचं कसं जरा गुळाच जास्त बल्कमध्येध्ये असते ना? एक एक किलो ज आठ आठ आठ किलो एक बॉक्स असते असे पन्नास साठ बॉक्स गेले. बाकी केवढा इनकम
आणि ते टायर्ड बल्कमध्येच घेत तरी असं त सुट्टो करून घेत नाही हम्म तेच तेच हा मार्केटमध्ये पण आपला चांगला ऑप्शन आहे बा गुळतेनी हे करायला सगळं
स मार्केट सगळे तिथं जाते
आणि मार्केट याड तेच तेच आणि मार्केट याडमध्ये गुळाजी खप शंभर टक्के होणार आपली
होय होय तिथं शंभर टक्के होणार. नाही त्यांना काय तिथं पाहिजेच असते तरी विक विक्रीवाले. जरा रेट तेवढा रेट जरा अस कमी करून दिला की लगेच हायच ऑर्डर देणार आहे.
हा तेच मग म्हणाय गेलं तर मार्जिन बसते काय आपल्या यात चहापुढच्या ह्याच्यात काय मिळणार किती मिळेल आपल्याला जरी बे
चहा पुढचे कसं आहे मिळायला कसं आहे एक तर आता ते रेट त्यां बघायला पाहिजे तरी अंदाजे मी म्हणलं तुला त बघ त्यांचे असतात मला असं काइंड ऑफ माहिती आहे तेवढंच की त्यांनी बॅग देतात. पन्नास हा त्यांची एक बॅग असते पन्नास पॅकेटची असं काय तर ऐकलं मी हा तर पन्नास पॅकगेटची बॅग काय तर साडेतीन हजार चार हजाराच्या आसपास काहीतरी जाते ती
बरं
त्या मार्जिन आपल्या मिळालं तर ए बॅगेत मागे सातशे रुपये मार्जिन आपल्याला मिळू शकते.
सातशे रुपये.
त्या बॅग मागे
एका बाय आणि किती सेल करली आपल्याच्यावर
हा ते एका बॅगेच पण ते तो म्हणलेलं काय आहे की तुम्ही विकताना बॅगच त्यांना रिकमेंड करा घ्यायचं कारणी सुट्टी सुट्टी घेतलं तर ते काय पन्नास साठ रुपये शंभर रुपये असंच जाणव हा प्रॉफिट बसायला जरा असं हा म आपल्याला कमी म्हणजे फिरण जास्त ना नाही प्रॉफिट कमी होणार ना हा ते बाब तिथ सगळे जाणार बाकी
तर अस जरा एक वस कि नाही जरा एकवीस व म्हणजे आपलं प्रोडक्शन वेळ न दे पण असा कस्टमर शोधा पाहिजे की तो बॅगच घेणार डायरेक्ट
डॅयडो बॅगच घाणार बरोबर बॉल्कमध्ये
त्याला मग जर आपल्याला ह त्याला मग आपल्याला जरा महिना्याभर जायला पाहिजे या ठ त्या जरा बोलायला पाहिजे ओळखी करून मग जरा त्याला टेस्टिंग बिस्टिंगच्याजी जरा अस असत तेलागरा ह मण वाला झालय त्याला जरा काइंड ऑफ मार्केटिंग करालोय रे
हां तेच लई इन्व्हेस्ट कराय पाहिजे तेचावर
व्हय भरपूर आहे जरा टाइम तेच विषय आहे रे आता माझा अनेक मित्र आहे ते मध्ये मला ह्याच्यात लग्नात भेटलेला मित्र म्हणजे भाऊ लागतोय चुलत त्याचा पण चहा पुुडचाच बिझनेस आहे तर त्यो हा तर त आसामवरन आसाम नाही हा आसाम का उटीवरन काहीतर इम्पोर्ट मारतोय हा तिकडन डायरेक्ट माल घेतो त्याचा उटीचा कोणतर फ्रेंड आहे
हा हा
ती दोघं आसाम मधन कुठन तर माल घेतात आणि इकडे कोल्हापूर मध्ये सांगलीमध्ये सेल करत्यात तर त्यो म्हणल्याला कोल्हापूरात अजून त्यांचा नाही का आहे धंदा तिथं कोल्हापुरात त्याला पण वाढवायचाय अशी जर दोन तीन आपण पकडलीच तर विषय टॉप म्हणजे जरा कसं एकावर राहून चालणार नाही रे दोन तीन ठिकाणी जरा आपल्याला प्रोडक्शन वाढवून जरा असं काय तर करायला पाहिजे कारण की एक हा तसं काय तर वयला म्हणजे प्रॉफिट होणारच रे कायपण केलं तरी असं कायतरी प्लॅनिंग करा
फक्त कस्टमर मिळायला पाहिजे
कस्टमरचाच विषय रे जरा आपल्याला तस जरा कस्टमर क्लाइंट कशे एंगेज करायची जरा अस म्हणजे शिकून घ्यायला हा त्यान पण म्हणला की तो म्हणला चार वर्ष त्यान घालवला म्हणला त्यात ते भावान चार वर्ष तरी त्याची गेली मग पहिला जेव्हा बेंगलुरूमध्ये जॉब होता तेचा चालू ते जॉब सोडून मग आला परत घरी तो म्हणला काय तिकडं राहून तेवढं काय होत पण नव्हतं घरच्यांचं पण लांब घरच्यांपासून हो म्हणला तर एकश तुझ सांगलीमध्ये त्या स्वतःची उलट गाडी बिडी घेतला त्याच त्याच म्हणजे, स्वतःच तरी इन्कम चालू केला रे त्यानं, मिळाला ना त्याला.
होय तेच की, आणि म्हणाय गेलं तर भावा सगळं आता बिझनेस म वरच
हा तेच रे, जॉब आहे भाई जॉबच कसंय आता मी पण पण भावा दोन तीन ठिकाणी जॉब पण बघितल्यात. टिकतच नाही मी जॉबमध्ये, आपल्याला कसंय आपल्या नुस तरच आपण जरा, म्हणजे आपलं कसंय आपलं डोकं आहे एवढं, की आपल्याला माहिती आ कुठं काय करू शकतोय? तर असं वाटते की आपल्याला एवढं माहित असून न‌ एवढं ए स्किल्स असून आपण इथं काय करालोय? म्हणजे असं ते डाॅंकी वर्क सारखंच वाटते रे.
हम्म, बरोबर बरोबर, डॉंकी वर्क होतंय ते पूर्ण, राबवून घेतल्या गतच रे मर्दा.
त्यापेक्षा आपण उलट आपलं डोकं वापरून एकवेळी जरी फेल गेलं तरी ते रिग्रेट तर मनात नस ना कि आपण काय केलंच नाही असं व्हायला.
बरोबर बरोबर.
ती रिग्रेट होन बिण्यापेक्षा काय तर, काय तसं पण आपण टाइम केवढा वेस्ट करतोय.
व्हय, स्क्रोलिंगमध्ये तेन ह्याव त्याव.
तेवढं काय काय आतापर्यंत शिकलो असतो.
तेच तेच. बघायला भाई, आता मग ही आयडिया हाय चांगली, या वर्क अँप
ही तर आयडिया अशी आणि आयडिया शोधुया सोड आपण जरा, अजून बाकी कसं कुठ नं काय म्हणजे, असं मधल्या म आजकाल हाय की नाही कमिशन म्हणजे यात लय पैसे म्हणे माहिर हाय, लय पैसा आहे कमिशन म